हॅलो!
हॅलो!
हा येतोय का ताई आवाज,? हो.
हॅलो!
हॅलो!
तुम्हाला येतोय का आवाज? होय.
हो, हो मला पण आला हा आवाज तुमचा, झालं जेवण वगैरे?
जेवण झाल झालं आता फिरून होतिल आता.
काय जेवण केलं मग? काय जेवण केलं मग तुम्ही?
मी भात खाल्लाये. कोण
थोडं जोरात बोलता का? आवाज मला क्लीअर नाही येत तुमचा.
होका, नाही झालंय माझं जेवण, आता येतोय का आवाज?
हो, आला बघा आता एकदम व्यवस्थित आला.
चालूय का मग पाऊस वगैरे आहे की नाही.?
हो सकाळ पासनं खूप पाऊस होता बर का, पण
हम्म.
आता जरा बंद झाला एक दीड तासापासून. खूप परेशान केलं हो या पावसाने पण, कुठे बाहेर पण जाता येत नाही काय नाही. लेडीजा नि
थोडा थोडा यायला पाहिजे.
हम्म, आणि लेडीज चे प्रॉब्लेमस तुम्हाला माहितच आहे, कपडे वाळु टाकायचा मोठा प्रॉब्लेम.
हो, वाळत पण नाही स्वतःच वास पण येतो.
हम् का तुम्हाला काही कशात आवड वगैरे आहे का नाही?, स्वयंपाकात पाककृतीमध्ये.
हो भरपूर करत राहते मी, वेगवेगळ काही ना काही, आमच्या घरात चालतच ते. आम्ही बाहेर जात नाही जास्त त्याच्यामुळे घरातच सगळं करत राहतो.
आणि बाहेरच आपल्याला माहित पण नाही ना ओ, कसं ऑइल युज कर राहत असेल, मग घरामध्ये कसं आपण व्यवस्थित बनवून मुलांना जेऊ पण घालू शकतो.
हो.
ते कसं वापरता काय वापरता, आपल्याला माहित नसतं.
हो ना, आणि आता त भरपूर काही काही सगळं
तुमचा आवडता पदार्थ कोणताय?
मला असं काही नाही, मला ज्याची टेस्ट आवडते ते आवडतं.
म्हणजे जे जीभेला छान वाटलं ते आवडतं ब्वा.
आवडतं, हां, कधी चटपटीत आवडतं, कधी तिखट आवडतं, कधी आंबट आवडतं.
जे ऋतू चेंज होतो तसं तुमच हे आपल्या जीभीचे चोचले असतात,, हा हा हा. म्हणजे आंबट आवडतं जास्त का तीखट आवडतं मग?
मी पण कधी तिखट खुप तिखट नाही खात मी. स्पायसी थोडस पण म खाते.
आता कसं येणार? आपल्या आवडी निवडी बाजूला ठेवून जरा फॅमिलीचा पण विचार करावा लागतो की नी.
तेच ना मग तेच ऍडजस्टमेंट मध्ये जे आवडेल ते खाऊन घ्यायचं.
हो ते तर आहेच मग हे ऍडजस्ट ऍडजस्ट करता करताच आपण आपल्या तब्यतीची वाट लावतो .
तुम्हाला काय आवडतं?
म असं काही नाही स्पेशल असं काही नाही तुमच्या सारखंच आहे. का म्हणजे बरेच मेनू आहे असं असं नाही की हेच पदार्थ आवडतो किंवा हेच असं पण नाही काय. पण कसं आहे ना आता जरा तब्येती प्रमाणे जरासा डायट पण चेंज केला पाहिजे आपला. आहारामध्ये आपण हो की नाही असे. आणि मुलांची चॉईस तर तुम्ही तर तुम्हाला तर माहितच असेल हे बनवते ते बनव नूडल्स बनव, मॅगी बनव आणि त्यान च्यामुळे आपणही खाऊन घेतो त्याच्यामुळे आपल्याही तब्येतीची वाट लागून जाते.
हो.
कसा म्हणजे आम च्या घरामध्ये बऱ्यापैकी ते पावाभाजी चालते हो ताई.
हे तर कॉमन आहे सगळीकडे तसेच आहे.
हो बरं तुम्ही कशी बनवतात काही माय सांगाल का मला?
मग मी तर बडवायची आदी आदी बनवायची तर तेव्हा कसं आपण एकत्र सगळे टाकायचो आणि फक्त कांदा टॅमेटो फ्राय करून पण माझे जाऊबाई करता ती वेगळी करता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
म आम्हाला जास्त करून त्यांच्या हातची आवडते.
हो का अच्छा अच्छा ओके ओके हा एखाद्याच्या हाताला चव पण असते ना हो ताई.
हां चांगली केले नाही आवडत त्यांनी तर केलेलीच आवडते आम्हाला परत.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
त्यांला उद्या करून देतो आम्ही करा.
. आणि आता कसं हो आता पनीर वगैरे या गोष् टिंना तर खूप हे झालं ना आता मीक मिक्स कराय लागले लोकं त्याच्यामुळे आता त्याच्यावर पण बंदी आली. डुप्लिकेट जास्त हा त्याच्यामुळे ना ते बाहेरच काही खाण्याच जरी म्हंटलं ना तर भीती वाटायला लागली.
हो हो.
मी तर म आता काय करते मुलं जर हट्टीपणा करायला लागलेत ना की पनीरची भाजी वगैरे बनव तर म आपला काय करायचं मस्त ना का एक दीड लिटर मस्त दूध घेऊन यायचं अगं आणि गाईचं घेण्यापेक्षा मशीचाच दूध घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये काय करायचं जर अव्लेबल असेलच आपल्याकडे विनिगर अन् नसलं तर मग काय करायचं ते दूध. गरम होत आला की थोडं थोडस लिंबाचा रस टाकायचा आणि ते ऑटोमॅटिकली दूधेन फाटायला लागतं आणि म ते ढवळत पण राहा एकीकडे अन म ते फाटलं का म काय करायचं गॅस बंद करून ते गाळून घ्यायचं, वस्त्र गाळ करायचं आणि परत ग्लास मध ग्लासभर पाणी टाकून ये ना ते थोडसं अं पनीर जे आहे ना ते स्वच्छ धुऊून घ्यायचं आणि अ पॅक असं सुती कपड्यामध्ये ते असं अडकून ठेवायचं म्हणजे जेणेकरून ते थेंब थेंब थेंम थेंम पाणी गाळून घ्यायचं आणि एक दीड तासाने म परत त्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आणि घरगुती एकदम छान आणि सुंदर पनीर तयार होतं.
अणी तुम्ही हे जस्त ना
वीनेगरचा, विनेगरचा वास वगैरे काही येत नई का?
नाई खूप टाकायचंच नाई ना. अगदी नॉमिनल टाकायचं वास नाई येण्यासाठी म काय करायचं ताई एकदा ते झालं का आपण गाळून घेतलं का परत अ स्वच्छ पाण्याने ते परत पाण्यामध्ये डुबवायचं चांगलं गाळून घ्यायचं परत. म असं एकदा दोनदा केलं का जास्त पण नई करायचं म त्याची पण चव निघून जाते ना आणि म छान बऱ्यापैकी चांगलं जस आप -पलं जर दूध कसं घट्ट आहे त्याप्रमाणे म छान घरगुती पनीर पण छान होतं मग अनी आम्ही तसंच करतो पनीरची भाजी् जर करायचे असेल न म कधी पनीर भुजी बनवतो कधी पनीरचे पराठ् -ठे बनवतो म अशा पद्धतीने मुलांना वेगवेगळे म्हणून खाऊ घालायचं.
ह
पावाचे आयटम शक्यतो आम्ही आणत नाईत पण म काय म्हणता अजुन?
हॅलो, हा आता आवाज येत नव्हता.
हो मला येतोय मला येतोय बोला.
डिस्कनेक्ट झालं सारखं झालं तर . हम काय नई काय नई बोला बोला.
माझ्या मुलांना म्हटलं सगळ्यात जास्त त पाव भाजीच आवडते.
हम्म हम्म.
पावभाजी चांगली ये पण पावभाजी बरोबर. त्या भाजी बरोबर ना पोळी जरी दिली तरी पण छान वाटते. आणि कसं ये ना सारखं पावाने पण नको वाटतं ना ते पाव पाव पण सारखी.
बरोबर ये की नी, छान तुपाची पोळी जर करून दिली ना त्या भाजी बरोबर सुंदर लागते आओ मी माझ्या मुलांना तसंच कर ते पावच् पाव वगैरे आणतच नई. त्यांना सांगितलंय की खूप पाव जर खाल्ले तर तुम्ही पण पावासारखेच फुलून जाल. हो की नई म मूलं न थोडे घाबरतात.
आजकाल व्यायाम कोणी करत नई.
हम्म. त्यांना थोडंस त्यांच्या माइंड प्रमाणे जर सांगितलं ना तेव्हाच मुलं ऐकतात. नाही तर मुलं कशे माहितेच असतील तुम्हाला पण? करायचं तर करायचंच असं
पण भरपूर
हम्म, तेच ना, काय म्हणता?
तुमच्याकडे काही नवीन रेसिपी असेल तर मला पण सांगा? म्हणजे मला आवडतं ह्या गोष्टी करायला, शिकायला
तुम्ही कशी करता पावभाजी, सगळं एकत्र टाकता की कटिंग- चॉपिंग करून घेता?
नाही मी कधीच सगळं, एकत्र वगैरे नाही टाकत मी बटाटे आणि फ्लॉवर, वटाणा म्हणजे फ्लॉवर ऍक्च्युली मी काय करते ते वेगळ्या कप्प्यामध्ये लावते कूकरच्या
हा
आणि बटाटा आणि वटाणा वेगळ्या कुकरमध्ये लावते, कारण फ्लॉवरचा वास येतो की नाही ताई? मी पावभाजी आणि म नंतर मी घेते फ्लॉवरच पाणी पण ऍड करत नाय, म एकीकडे सगळं चॉपिंग करते त्याच्यामध्ये टोमॅ टो, कांदा परत गाजर, बीट त्या सगळ्या आणि कोबी हे पण बारीक किसून घ्यायचंय, शिमला मिरची, म एकीकडे कढईमध्ये बटर असेल त, अवे्लेबल बटर असेल तर ठीक, नाही तर मग तूप पणी आपलं तेल पण चालतं.
हो, हो
आणि-आणि त्याच्यामध्ये म नंतर मग हे सगळं छान फ्राय करून घ्यायचं थोडं मीठ पण टाकायचं, आधी कांदा टाकायचा आणि खूप काळा नई होऊन द्यायचा मग थोडा टोमॅटो टाकायचा टोमॅटो टाकला की थोडी चिमूटभर मीठ पण टाकायचं मग तो छान मऊ मऊ होतो की नई? मग त्याच्यानंतर गाजर, कोबी, शिमला मिरची हे छान परतून घ्यायचं. अ परतल्यानंत तर, मग त्याच्यामध्ये पावभाजी मसाला टाकायचा आहे गरम मसाला मात्र वरून टाकायचा.
आणि तेल मात्र भरपूर लागतं त्याला, आपण पणा केला तर मग त्याला व्यवस्थित हे नाही येत त्याला, तरी पण येत नाही आणि ती छान पण लागत नाही. थोडं बटर जर असेल, तर बटर तर हमखास टाकायचंच आणि नसेलच बटर तर तुम्ही तूप पण टाक वू शकतं..
अच्छा.
आणि मग हे एकीकडे काय करायचं, बटाटे आणि जे बॉइल केलेले आहे ते मस्त छान स्मॅश करायचं, त्याच्यात नाही करायचं बाकीचं परातीमध्ये स्मॅश करून घ्यायचं. हे छान परतून काही आप लाल तिखट मसाला, हळद ची व्यवस्थित.
हं.
आणि फोडणी वगैरे देऊन, थोडं पाणी टाकून शिजवून घ्यायचं.
करून बघेन मी नक्की तुमच्यासारखी.
आणि हे वरती टाकलं का मग वरू वरून लास्टला गरम मसाला आणि थोडीशी कस्तूरी मेथी मेथी टाकायची आणि तुम्हाला जर थोडसं हॉटेल स्टाईल पाहिजे असेल जरा घट्टसरपणा तर मग तुम्ही त्याच्यासाठी काय करायचं, फ्रेश क्रीम मिळते ना
हो हो.
हा मग ती पण तूम्ही ऍड करू शकत्याय आणि घरची जरी साय असेल तरी ती पण चालेल पण ताजी फ्रेश पाहिजे.
हो.
मी काय करते असं करायचं असलं ना मग मी काय करते दोन तीन दिवस आधीच साय काढून ठेवते. पावभाजी मसाल्याने चव पण छान लागते. पावभाजी म त्याला पण छान वाटायचं.
हम्म. नक्की काय हे.
हम्म हम्म आणि छान माझी मुलं तर, चवी चवीने खातात. पण मग पाव नाही खात जास्त तर पोळ्याच बनवते मी. कसं आहे ना, मग मुलं एखा एखाधी बोलले तर मग आणतो पण पाव. पण मग शक्यतो पोळी बरोबरच देते मी पण.
करून बघा, खूप छान, त्या पद्धतीने नक्कीच करून बघा तुम्ही.
बरं, ठीक आहे ताई, ठेवू मग मी. छान वाटलं तुमच्याशी बोलून.
हम्म मग नाही.